काय कराव्यात?
काय नाही आता जीऊन भांडी भाजीत तेल सगळंच आवरून सगळं आवरूनच झोपले नाही आवरून झोपलेलं बरं पडतेय सकाळी उठले की फ्रेश वाटते होय काय तर ठेवून भांडी भिंडी ते ते ते खरकाट सगळं ठेवायला
आण सकाळचं जेवणनाच च्यावर जर ते किचन कट्ट्यावर जर जप पसारा बघितला
व्हय सगळे आणि पूर्ण दिवस जा मेन म्हणजे आळसच ते ते किचन तसं बघितलं नाही आळस तिथनं पुढं म्हणजे उठून पहिला किचन साफ करायचं ते मग सगळं वेगळंच हु दे हे कस फ्रेश वाटते जरा सगळं स्वच्छ क आणि आपलं मनवा शांत ते मिळते मेन म्हणजे हं झोप पडते वय नाही तर करायचं आहे करायचं सकाळ उठत त्यानं बी अजून घर आवरायचंय भांडी घासायचेत असं होतंय नाही ते उलट लै ही वैताग निवांत वाट ते आपल्याला भी म्हणाला आणि नाही त्या पण खरकाटी म्हणजे लक्ष्मी म्हणत्यात बई खरं खरकटी भांडी ठेवून झोपायचं नाही कधीच म्हणजे जरी आपल्याला होणार नसल तरी पण त्यातलं सगळं खरकाट काढून तेन क नाही पाण्यानं स्वच्छ करून झाक कोण बाजूला ठेवायची खरं तसच खरकाटी भांडी वापराय येईन म्हणजे खरकाट ठेवून झोपायचं नाही
झोपायचं नाही हां मी पण नाही बाई कधी आकरा वाजू देत काय तरी कार्यक्रम मुळं लेट होतयच ना आपल्याला आकरा वाजले तरी पण मी कधी भांडी ठेवत नाही
ठेवत नइ हं माझं बी तसच आहे सवय झाल्या वाट त्यांनी जेनच पाळत नाही क कवा तर लईच बरं बिर नसलं आणि खरंच हूत नसलं तर राहतेय तेवढच बघ नाही तर नाही मग हां पर्याय नसतो ग त्यावेळीस म राहतीतं त्यानं ग असं नाही बई कधी हां बई चांगलं हाय आणि बिनकारणाचं ठेवलंय असं काय नाही उगचच ठेवायचं
आणि आमच्यात तर ते, सकाळचं उठलं की डब्याची तयारी आमच्या चालू असते च सकाळी साडे सातला तरी मला डब भर मला लागत्यात, म ते किचन कट्ट्याचा पसारा आवराय आत्ता डब्यांची सुरुवात
सुरुवात करायची, मस् होय आणि वेळ होतंय ग सगळ्याच कामाला हे कसं आता भरभर पटपट इकडे पा हे ठेवून तेन, बैर दारात या दार बीर लो दुसपद अंघोळ होत्या, पटकन म चा केले पर प जेवण आवरते
हो सगळंच म्हणजे कामाची लिंक व्यवस्थित लागत्या ग
व्हय ते पण आहे सोड कामाची लई गरज पडल्या आणि म्हणजे आपल्या ह्याच्यात तरी म्हणतात बाई म्हणजे बहीरच्या येणाऱ्या मरा आपण कसं सगळं स्वच्छ करूनच रात्रीच
झोपावं होय
म्हणजे काय पण उठलं की दारात सडा शिं हे मारून मग तुळशीला पाणी घालून हुमरं पुजून हम्म तरच हे करा तरच म्हणजे हे आहे
आणि ते अ घराला दररोजचं बघायचं हा अ एका दिवस जर म्हणजे आपल्याला हम्म काहीतरी असं प्रॉब्लेम आला किंवा काहीतरी असं हुंबऱ्याला पाणी तेन चुक कसं असं वेगळंच वाटतंय काहीतरी विसरल्या विसरल्या सार
वाटतंय व्हय व्हय आणि आपल्यालाच म्हणजे अस चैन पडत नाही असं नाही वाटतं सका बग की तेवढ कर म्हणजे किती प्रसन्न वाटतं आपलं घर हे पण पारुस मारून जरा हुंब ते पुजून तळशीला पाणी मी तर चहा सुद्धा घेत नाही तुला खरं सांगाय म्हणजे आंघोळीत न्हणीतंन बाहेर आलं कणी पहिल्यांदा तुळशीला पाणी तांब्या घेऊनच जात ते म हुंबर तेन पूजून म लगेच देवपूजेला कारण की ते धुनं पण धुवत नाही मी देवपूजा केल्याशिवाय
हा म ते कपडे तेन धुवायच्या आधी सगळं देवपूजेच करायचं आमच्यात कस सकाळी उठलं की आधी हे जेवणाच्या माग लागायला लागतंय आम्हाला मग मी होय आंघोळ केलं की पहिला आदी जेवण करून डब्बा म सगळ्यांचा नाष्टा तेन चालु असतंय त्याच्यानंतर मग ह्यांचा डब्बा दिला की होय मग ह्यांचा डब्बा दिलात कि मग तिथून पुढं मग माझं सगळं दार तेन लोटायचं साडेसात च्या पुढ आणि मग तिथून पुढं म तुळशीला पाणी घालून देवालच सगळं बघायचं ते असं चालूच असत माझं पण रोज आणि ते चैनच पडत नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या कामाकड मनच
ते पण आहेच हा पोरांचं रुटीन आणि रुटीन बसवलीस तरच म्हणजे अस बरहाय म्हणजे आपल्या उद्या जे आता आपण संस्कार म्हणजे हे करत गेलो म्हणजे आपलंच संस्कार उद्या ते आपल्या मुलाबाळंवर प पडत्यात ग हा तेन घरात हा जर आपणच जर थोडा आळसपणा म्हणजे असं केला तर ते पोरांना पण ते हे होतय. पोर पण तस होत जातात बघ की आता समज आईलाच उठायची ल म्हजे सवय नस ली तर ते पोरांवर पण त्याच तोच प्रभाव पडतेय नय
होय आणि शाळेचं सगळं मग पूर्ण हे होतय अग त्यांच म ते आपल्यालाच त्रास उटा उटा करा करा सगळं परत होय. त्यामुळे त्यांना पण सवय कस असली तर कस म्हणजे आपल्याला पण तेवढं बरं पडतय बाबा त्यांच त्त्यांनी थोडंफार केलं की आपल्याला इकडचं पटपट आवरा येत नाय त्यांचं डब सगळं पटपट देता येतय हो.
म्हणजे आपली फॅमिली कस ठेवायच म्हणजे स्त्री च्या हा--हाय हाय बरी हाय. तुझी
हाय हाय काय म्हटलीस?
चालेल. मेन म्हणजे आमास्नी आपण कुठलं पण घर हॅलो हॅलो
हा बोल की ऐकू येते बोल.
हा हा तेच की मेन म्हणजे कुठलं पण घर असं समज अ की बाई च्यार हातातच असत सगळ. म्हणजे घर घड घर कस घडवायचं ते मा अस ग.
होय आणि ते असं पूर्वीची म्हन हायेच. हॅलो
हम्म हां काय केलय?
हॅलो
हा बोल
हा बोल की आवाज येते का? हा ते अस पूर्वीची म्हण आहेच की म्हणजे
हा घरपण नाही चुकीचं नाही होय तेच ग आपल्या हातुन जर आळसपणा केला आपलं घर आपण हे गधड केलं तर पूर्ण अ सगळं घरातल विसकटून होतोय म्हणतीस काय म्हणजे चीजच नाही गं. घरादारात पसारा म्हण ते कधी सोचत दुकान नाही ते पोर पण त्यातच होऊ राहिले सर त्यातच करायचं. सगळंच ते हे विस्कळीत होत जातय.
नाही आण ते नको वाटतंय अगं ते
हा
आणि घरात म्हणजे आपल्याला कशी सवय हे माहितीये अस म्हणजे प्रत्येक वस्तूची तिथल्या तिथं बघायचे स सवय असतीया बघ आपल्याला त्यामुळे ती वस तू इकडची तिकडच जरी वी-विस्कळीत झाली तरी असं म्हणजे टेम्परेचर एकदम हाय हूतय
हा होतेय होय ते सवय नसते हा ते एकेकास्नी तस नाय एकेकासने काय देण घेणं नसत ते फक पहिनणे फिरणे एन्जॉय करणे एकेकास्नी ज्याला ज्याच्या संस्कार आहेत त्याच मुली हे करू शकतात हा म्हणजेच? सगळं करून हा सगळं घर सांभा सांभाळून एक एक बहीर जॉब पण करते त्या ना आपली सगळ्या गोष्टी सांभाळून आणि ते आत्ताचे पोरी कस एवढं आळशी झालेत ना सगळ्यांस्नी घराला चार चपाती सुद्धा करायच्या म्हणजे जड जात्यात बाकीची काम
होय सगळं ते होय ऑनलाईन मागवण हॉटेलचं खाणं
कराय नको
ते कधीतरी अस महिन्यातून एकदा ठीक आहे ग बाई आज कंटाळ आलाय हो जरा काहीतरी चेंज असा व असं म्हणून चालतय जर दररोज साठी जर करायचं म्हटलं तर मिस्टरांनी कमवलेला सगळा पैसा पण ते आईकड
ते त्यालाच पाहिजे प्रगतीचा काय मार्गच नाही ने निम्म तकडच की सगळ प्रगती मग खाऊन मग आयुष्य असच घालवापेजे खा काय म्हणतात ना खाय पोट आता आणि जा दिसा म्हणाय पाहिजे असं कराय पाहिजे
त्या काय उपयोगाचं नाही बघ आणि माणसाला म्हणजे आपल्या पाठीमागच्या आयुष्याच म्हणजे आपण कशा परिस्थितीत दिवस काढ ह गोष्टीची जाण पाहिजे बघ ज्या माणसाला जाण तिच्या जाण हाय की नाही आहे की नाही तेच माणूस. म्हणजे आयुषत पुढं काट कसर करायला शिक माझ तरी ते मत असते म्हणजे जे ला आपल्या आई बाबांची म्हण किंवा आपण काढलेल्या इथून पाठी मागच्या दिवसाची आठवण जी असते की बाबा आपल्याला मिळत नव्हते काही ह गोष्ट आता इथलच उदाहरण आण घे आपल्या वेळचच एक उदाहरण घे म्हणजे त्यावेेळेला आपल्या चलनात आट आणि म्हणून असायचं बघितलंस ना त्या आठ आणण्यासाठी आपण दिव दििवसभर रडत होतो तो
वय बघ ए आंधी एक एकटी वरकी ात ना खाला आता पोर बी म्हणाल तसं ड वरकीसाठी एवढ वरकीसाठी किती वाट किती दिवस वाट बघायला त वरकी मिळत नव्हती चरण्याला चार चार येत होती त्या वर्गाचे तय जात आणायला
आणि आता पोर दिवसाला पन्ना पन्नास रुप ते इझिली खाऊन संपवत्यात
आणि ते पण तुला सांगू जरी चाराने अस चारने दोन वरक्या आल्या तर ते पण बहीणभाऊ सगळ्यांनी आमची मम्मी व ना अर्ध अर्ध मिळती ना अशा मोठ्यात नव्हत्या बर चिरून अर्धे अर्धी खायचे आम्ही ते
आता त्या वरक्यासनी कोण विचार
विचारते तेच की होय तेच सांगा आधीच दिवस वेगळ आत्ता पोरा ते जमना
नाही नाही जमणार नाही तशी परिस्थिती करायची खरोखर जमणार नाही अगं आमच्या वेळेला तर आमची मम्मी म्हणजे वेगळ राहिली नये आजी पासून आमच्या त्यावेळी सुरवातीला म्हणजे पहिल्याच वर्षी आम्हाला रानातली शेंगा अ वाटून आल्या एक पोत वाटून आल्यात म आमच रान जास्त असल्यामुळे ते जर खाल्लं तर रानात घालायला पीक नव्हतं आमच्याकडे म्हणून एक वर्ष आम्ही असं काढलं म्हणजे ते पोत दिसत होत आम्हाला की हे शेंगच पोत आहे असं म्हणजे खायला त्यावेळे दुकानातलं काय नसायचंच ग म्हणजे घरात असायचं तेच खायला मिळायच आम्हाला होय ते आम्हाला दिसत होते की बाबा हे शेंगच पोतय पण घ्यायला पण इच्छा होत नव्हती की बा ते जर खाल् तर राना ममी पप्पा पी कुठ कुठलं घालणार हा एवढया ह्याच्यात सुद्धा आम्ही कंडीशन श्रीमतन दिवस काढले त्यामुळे आत्ता नको वाटतेय बाई आता आयशो आरामात जगायचं म्हणजे नकोच वाटतेय ते कष्टातून सगळं मिळू दे असं वाटतय एक एकदा
होय होय
त्यामुळे हे वाटतय
ह हा चालतय ठेउ काय? हा